प.
हॅलो.
काय करते.
काय नाही बघ जेवलो आता रू मध्ये.
ब. काय ब मी आता फिरतोय असच बाई.
हॅलो.
दरवाजा उघड रे रेंज कटवते हला. हा अरे आता मग गराात. तरी नाईटला जा नाईटला जा गाडीवर त्यामुळं जागा हाय.
गाडीन जाणार हाईस व्हय? हा हा.
ड्रायव्हर दुसरा ड्राय्हवर आार आहे त्या त्यामुळे पप्पा मला संग जाते सांग.
हा हा हा म.
हम्म म आता माने नगर ला जा हाय.
मायनगर कुठे आल हे?
हे आलं आपल्यापस म्हणजे. आमच्या पाासून साडेतीनशे किलोमीटर लांब आहे.
हा हा हा.
हम्म. अ रात रात्री दहाला जायचं. नाही रे पहाट, पहाट हलायचं भरून गाडी
तिथ बरायची का?
हा तिथनं भारायची तिथनं पण इकडे येऊन यायचं मग चांगोला.
हा हा हा म तिकडे जायला खर्च किती येते?
आह?
जायला खर्च किती येते तिकड?
राहार आहे कस तिकडून हायवे कडेच बरं पडतय.
राहायला न्हव जायला जायला.
हा
खर्च किती येतोय तिथंपर्यंत जायला अरबा, आता गाडी घेऊन जाणार ना तुझी?
हो स सहा हजार सहा हजाराच डीझेल लागतय.
गाडीला आवरेज येते पटकन मग.
गाडीला सात चावड सात किलोमीटर.
सात किलोमीटर ला एक लिटर डिझेल
हो.
एवढं कमी ऍव्हरेज
चाळीस टन लोड भरणार आहे आपण.
हा हा हा. ठीक.
मग ती सोळा टायरे फिरवायच चाळीस जण पोेच हॅलो.
हा हा हा हा असं आहे का?
भोज भरपूर गेला तेवढं तेथ खाणारच ना गाडी.
हा हा.
त्यात गाडीची लांबी पण भरपूर आहे लांबी पण आहे.
हम्म.
हम हा जेवलास.
नाही थोड्या वेळाना तर जेवायचं. आणि मग जायचं जेवन लगे जायचं रे हा हॉटेल ला जेवायच आत्ता बाहेर. हम्.
मग काय तुज भारी आहे बाबा
काय बरे आता आठ तास जागायच रात्री जा मस्त.
मग नाईट ड्रायविंग.
नाईट ड्रायवि्हंग हो हो. पण नंतर ड्रायविंग जाताना काय वाटना गाडी मोकळे येताना. रिस्की काम आहे येताना झोप बिप लागली तर मग गेला मग
गेलं सगळं पाण्यात.
पाण्यान जातय हम्म जात ना. जाताना बरोबर एक तीन चार तास झोपणार मी. नंतर नाईटला निम्म्या रात्री उठणार मग बघणार कारण की आपल्याला दिवस पण काढायचा आहे ना जागो आणखीन.
होताना बेतान ड्रायव्हिंग करायला पाहिजे
हो ड्रायविंग कराय लागते डायव स्ातावरण मरील गेय.
ह.
त्याला पण त्याला डायव्हरला पण आठ तासाचा पगार देतोय सोळा तासचा काय देत नाही
असं आहे का. मग आठ तास तुला चालवायला पाहिजे
हो आठ तास आठ तास येत म्हणजे काय आपण नवीन आहे म्हणल्या तीच घेतता एखादशी समजून घेते डायवर काय एवढं असं करत नाही ते
हा, हा, हा
होय
एका दिवशी ये त्यात म्हणल्यावर आठ तास तुला जमणार नाहीत रे सुरवातीला दोन, तीन तास तू करू शकतोस आधी म आधी मध्ये एक, एक तास भर करू शकतोयस रे
हो कारण हातात बसली पाहिजे ना आपण पहिल्यांदा चालवणार ह आज सुद्धा
होय
हम्, हम् त्यात आपल्याकडे लायसन नाही त्याच्याकडे लायसन तर आहे आपण आणखी लायसन काढले नाही ते कटलीच
हो
हा.
काय करतस मग मग कधी येणार आहेस परत कधी येणार उद्या
ह उद्या उद्या सकाळी लगी पहाट पहाट लगी पाचला गाडी कंपनीतनं भरून बाहेर निघते.
भरून बाहेर इत्या
हो भरून बाहेर निघते मग पेमेंट करायचं चार लाख रुप हे अ मका, तांदूळ, द्राक्ष, डाळीम एवढं लागतय चार पदार्थ आहे रे
क्रॅप असते का
हा क्रॅप म मका कसली मका दोन्ही पण असते क्रॅप पण असते आणि चांगली असती
हा आणि द्राक्ष, डाळिंब सगळा स्क्रॅप मग त्या जनावर अस नाही काय ते हे होत नाही
नाही नाही त्यात ही तडाकी साईड इफेक्ट त्यात पाक पूर्ण रस काढून घेतलेला असतो त्यात काय राहिलेलं नसतं
हा, हा हम रसच फक्त
हम्म त्यामुळे काही होत नाही ना
हा, हा, हा ते गरम केल्यामुळे हे होत असलं
गरम आले प दोनशे चाळीस व्होल्टेज ना गरम करते तुला त्या गाडीपासून एक दहा फूट पाच ते दहा फूट लांब अंतर लांब ववायला लागत एवढी वाफ मारते गाडी
हो काय. हा, हा, हा
हम्. लई यार गाडीचा आपल्या असाचा कलर पूर्ण झालायलाय कलर घायला लागला एवढं गरम वापय
एवढं गरम होतंय
हो आ गाडी आताशी गाडीचा कलर निघालेला आत तसला पन्नास नाही एम एमचा काळा कागद सुद्धा हाय गाडीत टाकल्याला, तरी सुद्धा ती कलर निघाय लागलाय मागून.
हा. मग बरंच गरम असते की
हो.
हा ना.
तू त्याच्यात तर चाळीस टनातले, एक तू पाच टन तर म्हणजे एक पंचू, पाच टन तर हायच, बाहेर काढून विकलं.
हा.
आणि त्याच्यात तू पाच त्यांना पाच हजार लिटर पाणी वतलं तरी तू खपतय ते, एवढं गरम गरम असतं ते.
हो काय तुला चाळीस त्यांनते किती रुपये द्या लाग
मला चाळीस त्यांनाला द्याय लागते तर. सहा रुपयाने घेतलं तर, तीन लाख वीस हजार काय सगळंच द्यायला लागत्यात तीन लाख बीस. त्याला काहीतर भराय लागत्याती, हा. हो कॅश भरावी लागते तिथं पण.
हा अच्छा अच्छा.
हम्म कॅश किवा चेक द्यायचा, चेक च्या चेक दिला तर चेक पास झाल्याशिवाय गाडी सोडत नाही ते पास झाल्याशिवाय चेक सुद्धा हम्म. आणि ऑनलाईनचा विषय नाही ऑनलाईन दोन लाखाची लिमिट आहे दोन लाख त्यावर लिमिट नाही ना.
मग दोन लाख एका वेळी पाठवून मग आणि परत डबल ट्रांजेक्शन करायला पाहिजे. दुसऱ्या अकाउंट वरून
हो. तेवढं करूस तर, तेवढं करूस तर एक चेक दिला किंवा कॅश दिली तर विषय समतोय ना.
होय.
चेक दिला तर सायन्स संपला विषय हो काय करा नको, बँकेत आपल्या अकाउंट वर पैसे आलेले असत्यालं
होय.
काय अडचण पण येत नाही रे कशाची मग.
होय.
हम्म.
मग आता काय करतोयस बाकी.
नाही बाबा आता का. आं.
कॉलेज म्हणच कमप्लीट झालं का सगळं? ते बायो ते थ्री आल्यात नवे एक्सपेरिमेंट ते लिहिलेस का?
ते नवीन चालू केलंय एक काहीतरी लिहायचं राहिलाय फक्त.
हा हा.
ते पण बघणार झाला तर लिहणार, नाही तर भावाला लिहायला सांगणार.
हा हा हा आता काय तू उद्या दिवसभर नाहीसच, म्हणल्यावर काय विशेष
हो भावाचा आणि माझा अक्षर एकसारखं हायरे, त्यामुळे जमतं. ताई त्यांना .
मग भारी हाय बाबा तुझं, लिहून द्यायला माणसं हायत सगळं
हा.
आं
हो रे.
हा हा.
हम्म.
आज सुव्या तेन गेल्यात वैभववाडीत.
हो जा रोज जातय वाटते त्या पूर्वाला भेटायला काही तर जात्या.
काय म्हणलास?
पूर्वाला भेटायला जातेत वाटते रे मला असं ते म्हणतं बोलता-बोलता म्हणलेला.
काय बोलला की?
पूर्वा वैभवाडीत आलीय राहायला
हा बरं मग.
हम्म आम्ही संध्याकाळी जातो म्हणजे नऊ साडेनऊ दहाच्या आसपास जातो तिकडे वैभवाडी फिरायला तिला भेटाय आणि मग तन जाती पण आम्ही फिराय काही तर खाऊन ये तू पण म्हणजे पोरांला वाटतं खाय खायला गेली ती. आम्ही भेटायला जातो म्हणते हम्म.
होय का?
हा त्या हे दोघं गेले म्हणजी सेफ केले म्हण त्या प्रणायला पण संघ घेऊन जाते ती
सोबत दोन नंबर कोणतरी पाहिजे कि
दोन वर पाहिजेल आता जिम पण करी त्यामुळे बॉडीगार्ड बॉडी बिल्डर सांगा.
होय
एखांदा मार आला बुळ आडवॉल चालायला लागलं तरी दोनदा
दड खल्ली ज्याचं तर खल्लीच
आ हा.
हम्म हम्म.
मग
काय नाय हो निवा
गाडी कितीला घेतलीस तुझी ती?
अठ्ठे चाळीस लाख रुपयाेला.
हॅलो.
आत ते चस लागरे हा.
हा हा हा.
हम्म.
बराच खर्च केलं.
हो. इन्व्हेस्टमेंट कराय लागते ते थोडंतेन.
म आ ते डायरी मिळणार कि ते
आपल्या हे आहे गाडी हो दीड वर्ष गाडी आपली सहा महिन्यात फिटते ब.
म्हणजे पैशे बिडत्या
साहा महिन्यात फिटती हम्म
होय का? बराच प्रॉफिट आहे की मग हॅलो. हॅलो.
हा हा बोल.
बराच प्रॉफिट आहे की म्हणलं तुझं.
हो
हां . मगआता जाणार?
हा आता जेवण ह आ
हा, हा
म्हणजे मुद्दामून हॉटेलवर यायला पण थांबायच आणि त्यामुळे ज हातालायचं
हा अच्छा, अच्छा
आला गाडी
काय झालं?
हॅलो हॅलो
हॅलो चल मग मी पण आता ठेवतो हा चल मग मी ठेवतो म्हणजे हा
बर, बर बाय, बाय
बाय